मग त्या दिवशी नाही,
बोलली होती, का?
नई स्कूटी वर होते, ते न आम्ही दोघं चाललो होतो. आणि ते का, व याचं काय करु मग?
त्याचं काहीचं नाही.
मग ते पैसेच
ते पैशा ज्या बायका गेल्या पाहिजे. तिच्या घरी या बायका मध्ये ये या चालल्या नाही. बायकां ला नाहीत, का आपण जाऊन आपले पैसे मागाव.
गेल्या पाहिजे. या बायका तिची इथं मग मजा येईल. ती जेवढी उडती ना तेवढीच थांबून जाईन, ती उडायची.
आणि अ आ ते सुन न ते बरं आहे का?
एकत्रच आणलंय तिनं परत.
सून मुल नाही, कोणाचं नाव त्यांच्या घरात राहते.
तुझ्या मम्मीला पैसेच नाही देणार, ती कामाचे तु ज अशी येडी बोलली तर.
दुसरी नाही य तेवढीच बाई हाय! ती. आता आम्हाला स्वयंपाकाला लागावचं लागेल, फोन कट झाला, मला म्हणशील तु बोलतता कट केला त समजत नाही का?
हा, ना बाई! ना ते मला समजतच ना ही. ते ते कट करून आता तिसरा नाही होणार बरं!
हा दोनच होतील
हा तेच म्हटलं नाही तर परत तिसरा लावशील ना तर तो हे होऊन जाईल परत झिरो होऊन जाईल
घ जाऊ दोन झाले माझे त्याच्यात झिरो काल उठ सद क फध
मलाच लावत असेल ना तू
नाही हो त्या सविता ताईंना लावलं होत तुम्हाला लावायला गेली परत सविता ताईंनाच लागला त्यांनी काय उचलला नाही मीच केला
हम्म भारती ताईला सांगितलंय पण आज भारतीताईचं काही खरं नाही कारण ती तिकडं जायला लग्नाला उद्या पाहू लाग आता तिला काय मी ते ते गावाला जायला कुठं लग्नाला सग दुपारचं झालं म्हणे आता संध्याकाळचं दुसरीकडं जायचंय म्हण
हा का
हम्म
म नाही घर स्वयंपाकच नाही करू आता जाऊ नको थोड्या वेळाने जेव बास कर गरम भात खा हा
का बरं असं
मग आता जेवल्यावर संध्याकाळ जेवती नय पोरी
हम्म
थोड्यावेळाने जेवलो की म्हणजे मग झोप येते मनुके
हम्म
ते चार्जवर दिलं तर बरं. लई टाईमे आमच फिक्स टाइमाय. आठ वाजेपर्यंत झाल्यास
सकाळी शा शाळेत जायलवकर उठावं लागतंना ग.
त्याच्यामुळ सकाळी सातला उठतेना पोरं.
हम्म.
नइ नइ नइ हां नइ हां करतं करत सात वाजूवते. गाडी येऊपर्यंत हायच आटपा
हम्म.
ती म्हणे आमी य गाडी येती सव्वा‌ आठपर्यंत.
हम्म.
पन मग अआ टॉयलेटला गेलेका. परत येचं परत बसायचं बाथरूमला गेलं का पर उठायचं पर बसायचं पण मग आवरायचं नई. हे बरंय हळू हळू हळू. आता एक जातील लग्नाला तर एक येतील लग्नावरून आता असय. सासरे येतील आता लग्नावरून. नवरा जाईल लग्नाला मी तर तेच म्हंटल काय कराव. हां ते म्हंतील जा म्हण मी म्हणल थोडं भल टाकीचय. बसच्या भरोश्या बाजरीच्या भाकरी टाकून द्यू.
लागला का सैपाकाला लागली?
नइ अजून आता लागते तांदूळ बिंदूळ निवडून घेते. आग आवडतोचकीग मला. इथे काईच नइ आज. इथं दीवस पिकवतील तिथ दिवसबी पिकतील. आले का पर पाच मिन्टात पसारा तयार होत.
तेेतर हाय.
कित्ती आवरा.
मग तशी सहा मिन्टं झाली.
हां आणि अ. ते म्हटले मध्ये तसच करायचं काओ मते आता? डबल डबल ते आधार कार्ड टाकायचं.
आधार कार्ड क टाकायचं हां हां हां हां.
तो खेळना तो ना मीटिंग घेतल्यावरच करायचा आता तो खेळ. समक्ष मिटिंग घ्यायची. त्या बाईची आनी त्या गटाची अन मग करायच ते. कारण तस्या त्या ओटीपी देत नइ.
हां म याचे एक द दोघी एक दोघींचे होणार नाही का?
आम्ही आता आ नइ आता काय करायचं जेव्हा मीटिंग घ्यायला जाशीन की, नई डायरेक एक रजिस्टर घे.
हम्.
आं त्या रजिस्टर वर त्या बाईच्या कुटुंबाची सगडी माहिती लिहून आणायची.
काय अनु.
तिच्या तिच्या घरात. तिं स्वतःचांधार कारड लिहायं तिचं नाव तिं स्वतःच आधार कार्ड ति नवऱ्या च नाव ति नवऱ्या आधार कार्ड ति सासू स त्यांच नाव त्यांच आधार कार्ड पोरं पोरांचे नाव पोरांचे वय. वृद्ध महिला असतील ते अपंग आहे, का ते त्याच्यानंतर अ आपलं काय म्हणतात गड्या. शेती आहे, का कुक्कुटपालन आहे, का सगळी माहिती एका पेजवरर लिहून आणायची. तिचे एकका गटा घ्यायचा मिटिंग आणि ए महिलेची पूर्ण घ घराचीच माहिती लिहून आणायची. कस हे नेहमी नेहमी आपल्याला मागतात ना डायरेक्ट रजिस्टरच करून टाकायचा आता.
म्हणजे लोचच ठेवायचा नाही चार टाइम त्यांच्या दारात जायच.
हम्म.
म्हाताऱ्यांंचे बी आधार कार्ड नंबर लिहून आणायचे. म्हणजे टेन्शनच नाही राहणार आपल्याला हम्.
कठीणच झाले म्हटलं आता हे कधी काय मागतील.
हा ना मग त्याच्यासाठीच म आता सगळीच माहिती एकत्रच लिहून आणायची आता त्यांच्याकडून.
कारण ओटीपीच्या खेळासाठी त्यांची वैयक्तिक मिटिंगच लावं लागेल गटाची.
हा. हो हा तेव्हाच ते मोबाईल घेऊन बरवा लाग त्या ना.
हा मग तेव्हाच त्यांच्या घरातली माहिती त्यांचा व्यवसाय कोणता आहे. सगळी माहिती तेव्हाच लिहून आणायची त्यांच्या घरात. शेती करता का मग किती शे शेती किती आहे, काय पीक घेतात सगळं लिहून एकाच पानावर सगळ एकेकाची माहिती पूर्ण लिहून आणायची.
हम्म
आता मी तर ते विकलीय म्हटलं आता कोणत बी गटाचं घ्यायचं ना तर आता नाव डायरेक्ट वरती गटाचं नाव लिहून घ्यायचं आणि त्या महिलेची माहिती दाखवून घ्यायची तिच्या त्या महिलेचं नाव असं लिहून लिहून लिहून लिहून सगळं जायचं
हा
म्हणजे पुढे जाऊन टेन्शनच कामच राहणार नाही आपल्या सतरा टाईम त्यांना फोन क माहिती विचारा
च झालं आता ह
आता तेच वय करायचे मी म्हणून तर म्हटलं त्यांना कोणा ठेवलंय ते मला ते दिसलंच नाही कोणाच्या स्टेटस वरयच ते एवढं
अ सरस् काईने ठेवेल ना ते
हा ते कोणा तरी तिथं कोणाच तरी कोणा तरी ठेवलं येते त्याच काऊ तिनं हे केलंय त्याचा स्क्रीनशॉट मारून तिने ठेवलं येते
कि तिच्या नवऱ्यानच ठेवलं देव जाणे तर तिन ठेवेला येते तर मी तेच म्हटलं हिला गटाची माहिती तरी आहे का ह गटाची पूर्ण नाव तरी माहिती आहे का
म्हणजे करायचं कोणा वावा कोणाची करायची लोकांचं असं झालं
ठीक आहे हे दहा मिनटंसाठी
झाले का आता लावू नको म्हणलं त्याच्यावर होणार नाही या वेस्ट जाईन तुजा हा पुढचे पाच येतील ना तेव्हा लाव
हा हा बरं चाल